हॅलो हा हॅलो हा काय नाही स्वयंपाक सुरूये तू काय करायल्यास? आवाज कमी येतोय.
होय नेटवर्क प्रॉब्लेमाय ओ काय मग काय चालूय आणि पाऊस वगैरे आहे का तिकडं? हम्म हा इचलकरंजीत काय फेमसाय?
हॅलो
ब्ल बर्ड्स घालून बोलायल्यास काय ब्लूटूथ? हा त्यामुळें आवाज येईना मोबाईल समोर धर बघू हॅलो हॅलो
हा बोल की
आवाजच म्हणजे तुझा ईना ग क्लिअर वाऱ्याचा असा आल्यासारखा कोणतर बोलल्यासारखा असं आहे.
आता बोल आता आला काय?
थांब बघ आता आलंय.
ते बहुतेक मोबाईल समोरच कपडून बस म्हणतय वाटत.
हा व्हय काल पण पल्लूला ईना झालता मी कनी स्वयंपाक करत करत बड्स घालून बोलालतो.
हा हा तिज झालं काय नाही तिच आलं का नाही?
कर म्हणलंय ते ईना ईनाच म्हणालय अजून काय माहित
म्हणजे तिला टास्कच आला नाही वाटत.
हा काय करायल्या ती काय माहितीय आता रिफ्रेश कर म्हणल केलो आलं नाही असं म्हणली तीच जरा लेट झालत. त्यामुळे लेट होतय का काय माहिती
हा हा
हा
वैष्णूला पण सांगायला पाहिजे.
होय मी सांगितल काल तिला वैष्णूला कॉल कर तुम्हाला
हा वैष्णूच कालच चालू झालं ना?
होय होय कालच चालू झालय तिचं
लवकर झालंय तीज हाय नी
होय मघ आणि काय? आज काय स्पेशल मेनू हॅलो. हॅलो.
ह.
हॅलो.
हॅलो. मी म्हणलं मयुरी मोमोज बनवाल्या.
होय काय जरा म मोमोजची रेसिपी सांगा की मी अजून बनवलेली नाही चिऊला आवडतय. ह.
आमच्या दादांना पाहिजे चाललय बनवायचं.
होय काय जरा रेसिपी सांग बरं म्हणलं.
रेसिपी हमको भी नाही आता हमने कभी नाही बनाया.
ऐसा हाय होय बर बर ठीक आहे तिलाच विचारायला पाहिजे. तिजा झाला काय कॉल तिजा तुजा
कराय काय नाही कुणाष्टाउक वैष्णवीला कर की ग.
तू केलीस काय तिला
मी केला की तिला
दहा मिनिटाचा एक झाला.
हो दहा मिनिटाचा
हम्म ह् आता तीस करायचे आहेत बघ अशे.
पन्नास पाचच आहेत वाटतं ग.
पाच सबमिट केले की आणि पाच येतात.
अस हाय वय
हो ते व्हिडिओ मध्ये सांगितले ऐकले नाहीस. व्हिडिओमध्येध्ये सांगितले आहे ऐकलं नाहीस.
नाही ग.
शंभर ऐंशी ते शंभर रुपये मध्ये त्याच पेमेंट होणार एक एक कॉल झिरो ला कट होतात. ते काउंट करत नाहीत वाटत आता माझं. नऊ कॉल झाल्यात झिरोवरच कट झाल्यात नऊ कॉल
हा हा.
हम्म आता बघूया. माझा अजून दहा राहिल्यात सेकंडच ते सेकंदच पडतात तिथं. सहाशे बावन्न येण असं पडतात जर दहा मिनिटं बोललीस तर
हा माझं सहाशे किती झालाच.
हा बर ए आबड. पेक्षा कमी बोललीस तर मग साक्षशेच्या आ.
म्हजे जेवढं बोलाय तेवढं पेमेंट कर.
हा हा हा. हम् चांगला आहे सोड. काय आता इन जनरल आपण रेग्युलर कॉलर बोलतोय तसंच. थोडं बोलायचं हा.
ते तर आहेच सोड.
ह आता कसं पण आपण कॉल रोजच्या रोज कॉल करतो.
कॉल करतोयस तेच तस बोलायचं. विात
हम्म
कल्ली पण गेल्या सोनोग्राफीला मला मु ल आभर हय
म्हणून ती उचलली नाही कॉल म्हणून तिला स्पेशल कॉल केला दुसरा लगेच कट झालं ना ते सांग म्हणून मग ती म्हणली दवा फण्यातत आलोय बघतो करून मग फोन चालू असताना कर किती झाले नाही मी म्हणलो फोन ठेव आणि बघतते का मग झालं आणिच म्हटली फोन केले आणि परत सांगितले मग म्हंटलं हे कर म्हंटलं अ थोड्या वेळानं परत ट्राय कर माझं म मत आहे की तिचं काल पूर्ण झालं ना ते टस्क त्यामुळं हे लेट होईल असं मला वाट वाटलं बाबाणी काय पोरं गेली शाळल हा होय तिचं उद्या होईल पोरं गेली का शाळेला
पोरं गेली बा जाणणारच नाही म्हणत त
होय आता बाबा आल्यात
तूप एकदा म्हणतात तसं व्यक्ि मग काय नसते त्यांचं
होय तस आमचे इशू पण पहिला पहिला तस करत आता नाही आता रेडी रेडीच झाली ती आता पूर्णपणे तयार झाल्या चल म्हणतेय मला आवरली की ह आंटी सल की स्कूला असशुवते हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो ह बोल कि
आवाज देईना का
पल्लूचा फोन आलेला
हा हा हां
सोनोब तासात होईल म्हणाले तच्यात पुढं सहाच नंबर फक्त अस आहे कर म्हटलं ग मग माझं पण इकडं आवडतं ना चोपऱ्यात काम
होय होय होय आणि का झालं काय एकटे झाले
पाडीवर आता नाही येऊ शकत अ
आह
आता एकटी कुठं येत्या म्हणलं?
होय तेच की आणि जरा सनोग्राफिक किंवा काय पण जर जाऊ पाहिजेच त्यांच्या समोर सांगितलेलं वेगळंच असते ते
हा गयवरी कायबड ब
होय तिचा पण कॉल चालू अस कैष्णचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे काय वायफाय वर म्हणजे ती यूज करते वायफाय कारण एकात घरात तीन मोबाईल आहेत ना, म ती म्हणत्यात तिन्ही वर कशाला बॅलेन्स मारायचं म्हणून कनेक्ट करून मग ती आता कॉम्प परत क्लासला जात्या हां मग ते घरात प अह ह्यांच मामांचं वायफाय घेते असं झालं तिचं प्रॉब्लेम
तीस कॉल पूर्ण झाल्यावर आपल्याला मिळणारं तेवढं पैसे ऐंशी
हा ते सात सबमिट केल्यानंतर न उम्म हे
हम्म काय ते सात ते चौदा दिवस त्यांनी चेकिंगला लावत्यात. चेकिंग केल्यानंतर मग पेमेंट जमा
हॅलो
हा हॅलो मग ते हॅलो
हो बोल
हम्म मग तेच की चेकिंग केल्यानंतर ना मग प अह आपल्या ह्याच्यावर अमाऊंट जमा हुत्या ती. अकाऊंटवर
अन् टास्क त्यांनी देतातच काय वेगवेगळं
हा म्हणजे त्यांनी आता ते अह ऍप ओपन करतानाच सांगितलय बघ की ह्या एक पार्ट टाईम जॉब आहे फुल टोन नाही म्हणजे जेव्हा प्रोजे अवलेबल असतील तेव्हाच काम मिळेल, मग जोपर्यंत आपण हाय तो पर्यंत करत राहायचं हां. मग जरा सर्वर प्रॉब्लेम ते आता तुम्ही लवकर कमप्लीट केला तर लवकर सपणार तीस कॉल तुमचं लवकर झालं, तर आता माझं किती दिवस झालं तीस चालूच आहेत अजून कंप्लीट झाला नाही, माझं आता सोमवारी कंप्लीट करायचं आहे.
हा हा.
म्हणजे आजच की सोमवार, आज कंप्लीट व्हायला पाहिजे माझा हे टास्क
किती झालात??
माझी वीस झालेत, अजून दहा अह हाय.
म्हणजे होईल हे लवकरचं होय
हो आज इडली किली ना. होय चिऊला आवडत्या, मग दोनच इडल्या खाऊन गेल्या. अ इचरकरंजीला आता ह्यालाच की उम्म पप्पांच्या श्रादला हम्म एय हे ती शाळेत असं मंडे आहे, आज इडली चालत नाही. मग सकाळी जाताना पोट भरून जेवले की डबा फिनिश होत नाही म्हणून दोनच खाऊन गेल्या आल्यावर खा म्हटलं चपाती भाजी घेऊन गेल्या टिफिन मधन नाही म्हणाल तो इडली नाही आणंटी का होत्या
त्यांची घहा वाजताय
होय दहा राहिले हा ठीव का.